हॅलो
हॅलो बोला आता हॅलो बेस की
हो बेस हो
आ मी पण जेवले आता ई पेतय
इट म नाहीय क्या क
नाही आहे ना आता आताय येतय
हम्म
जवडा हखे हो आम्ही बी जेवलो हम्म भी उडीदवडा होतो.
हम्म
काय करता मग? आई हो ओजी का आमोल होत तुमचे माझे वायस सिंक होत आहे तुमच्या घडे येत हच्या घ येत सायरी येतात काय मारी
सैरी नाही बिरी नाही कोण सांगा तुम्हाला?
काय की बोलया पुूर सेम सेम बोलल्या काय येतात का नाही माहिती तुम्हाला?
माहीतच पण आली की कावरत तुमल तर सीमा बोलसाठी
हम्म लह तवरर ना म कावऱ्या मुटोर न भटा मणटाने शिकलेयना को सेम सेम बोली आयना
प पुरा हक्स होत मण तुमही नम दासे
हो तुम्ही नाही नामना त
कही कत मा हक्क होल की तुम्हा आलाय का वरता
होता तू म्हणता तुमारी मल होलाकी मल म द एवळ आनयत
मणमंत असस्तमा मले
हम्म हम्म
काय करता मग तुम्ही
काय नाही तो आताच न्यूजपेपर वाचवला तर लास्ट ऐकून नाहीे ना कि मी बोला आज
तुबलाचा आजदार नाही हो ना मला
हलंय मारी तुमच्या आमच्या स्लँग दुसर्या राहतय म सते ती राहत
स्ल नय ते तुमही बेस बोला
मला्या तोंडात फुरी होऊन आहे मझ बोलाला नाही येतं तशीच येते
काले काले फुरी होल
ले मल सी विटमिन डेफिशिएनसी अ तोंड शुभ्र नाही राहिल्या
काल म तु तोड ध आक बेसन ब्रश
स्पांज ब्रशच बेस होई ना ते खूपाच बेस्ट बेस आहेय की.
त्यात पोर क्लीन करतेती त्यात काशी राहत्यात तशी राहत्या
कोण सांगायल तुमाला मग सेन्सुडायन याचे दात का हालायलेत मग?
ठेव हितच. शिगुर्ल ना दुखायचे ना येलो तिथ राहाला नाहाला जमते
तुम्हाला एल टी येत आहात आता
नाही प्याले येलो आहात
हम् च घट्र हजेस खूप आजस बेस नव होत ब्रेशल
हो का
हा मग
काही काही जण आता ब्लू पेस्ट व्हायरल होतय ना त्या वेळेस लय चेंज होता म्हनता.
काल दात रगले की
आ! हे आता पी एचल काय म्हटल्या येल्लो ब्लू दोन विसरलं व्हाईट कलर मनाशा निघेकना कनाया आता यलो राहते बेस्ट ब्लू राहाते मल्या दादा तुथल्या वाईट होतात मलच्या आणि ते फामला होय एक
काही की आता त्या पूर्ण मुदत कि काय कोणत घेवासाठी कोणते दाखवत होते ते.
पण बी एच स्केल म्हणे तर वा्हायलेट अँड येल्लो इक्वल टू व्हाईट हे तो हाय मारे
तुब्देख लागलं?
हो तुम्ही काय नाहीसे का काय
कोणते दाखवता ह्या पेस्ट घुसा या पेस्ट घुसात ह्या सबू लेवा या साबण लेवा कोणते दाखवता पुरा नाम होतो का
भेटत ना मोत त्या पुरा काही पण
काय की आता हवे ग आमच कांदा तर तसे कयला राहत पर्य आम आम्ही जो घुसले सो आमच्या येणार पोरा पुरा करगून जाते कारगून जाऊन काय नाही रापीच गेलं होत अगदी ते येनामीन राहलेच घट्ट राहूून आता बेस राहणार
त्यांना मुलं बेसलं होय का त्या जधू धूत नाही. करा आता आम्हाला वजन पोरके क बेस हे ना आमही लनाचे दजारले त्या बेस
हो ठाव तुम्हीच की म्हणता घर घर घुसात नसे हे नसे म्हणता आता म मी सांगता.
का की मला तस् कोन टास्क नाही की मन होल तमारी
हम्म मत्वी एलेक्ट्रिक बेसल एकाकतित ह सामावगी.
हो इलेक्ट्रिक येत आता थे घे ना एक कमी आहे आता थकेत म्हता
काय काय चार्जिंग लावून तोडान घातले गुई गुई कर घुसते पुरा.
हो माहीत्या पेस्ट लावल की नाही की
लाव नं काय कि म. चाईस मला वेगरे पेस्ट राहतात कामे आम् इकडे हुसा पेस्ट नाही काही की ता देतात काय कि मग
हो हो तेच म्हणावला मला बी
हम्म!
त्याच राहतात्या ज्येष्ठ बुसल्या मेशीन आणत
हम् इथलं पैसे घालून घुसता का आता.
अ इथलं काय नाही झाला एक
एक बार असत घालत म्हजे बाई पेट जंगले एक बार घेत नाही बार घुसतय.
ह असा बटाणे गिंजा अता पेस्ट झाल्या होईल आमच्या दल्या आम इतल्या नुरगू आल्या. नुरुवाल्या शुभ्रम होत म्हणून पण नुरुवाल्या अ काय नाही इथल्या बटाणेंत बटाण केवढ्या राहतात दवढ तला पेस्ट घालून घालून घुसावा पुरा.
हो क कोण म्हण पला.
काय कोण म्हटला तुम्ही सायन्स नाही वाचून घेतला का.
नमता खरी आपू ना तुमही
पोर सांयनस होत. प्रूफस कररोूनकात काबटी नमुतो म आगाय का म मूड नमकाला नाही नम
ते प्रूफ करताना देखील आहे.
आ?
तुम्ही देखला की बरपूहता म्ह
हो देखलो बुक्स नसे वाचवतात की तुम्ही नाही वाचवला का सायन्स स्कूल नाही गेला तुम्ही
हो जेल
ह स्कूल बुक्स ना म काय राहता तुम्हीच एक अ मा रा काय मंत्रगयला असं रगत निघते म्हण रगत कसं निघते
ह कोस मल येलो कलर पा अ एक गाव बाई म्हटल्या लेमन राहते तेचात तो लावण बोर ह तेीरघालन उ ख खू घ लावा
मंदारामचे फूलस चाक कोण त्या कर लिम कप दोन मिळून रिॲक्न होन भेेव होते तर काय मिळून होत मला क म्हणून भ तू
मंदळमप
मंदारम उभू नाही ठेवा कि फुल
हा हायब असते हायबस्का
हा
आता फोन तर काात कराव की क कोण
अ
घुसून नीम काप आपल्या बर ते आतलं लिंब काय राहते विटमिन सी राहते की
हां
ते आंब फुलबूरहते की आंबट आंबट हे आंबट हे पूरं रिॲक्शन मिरून रेड कल मण त्याॅमरा काय म्हनून क
काय सेब ते फूल तर धरता ने मी तर कबाबी नाही दे का आम्हाला ठोकण त्याचे लिम घुसल्याकडे हर त कुकड घातल्या तस कलर चे
नाही हय तुम्ही हेडगा तेढं मला म मंदाराम फुल तुमच्या घर राहिले काय हेडून वारल्या कर राह एक पाच मिनिट पाण्यात घालून दे का कलर निंगततोय आता अ काय डोसके प पिकले डोसके नाही आले त्या कललू तयार करा आले फस्ट युज कराच मंदारम पूल मंदारम आकल हवाग
ओके कोण चांगला
कोण सांगलात म्हणतोस नाही ठावाक तुम्हाला कोटी न ऐत आता कोणत आता पावडर लू केमिकलस पू डुसकलेे त ना कलरलो
हा ह
कलर पॅकेट्स न हव दे ना काय नाही राहाय काी मंदारम फुल राहते कोटे तु हेर बल फस्ट कोण होई म मंदाराम अस राहते हे आयुर्वेदक म उपयोग पडते कस उपयोग पडते मंदारा मनाच्या
हो काे
हम्म त आकल पूवल कोंतई सगर यू हर
मला भारी झोप येतयत डोर्या मोसून जााततो अमो
कलय सक्का काय करला तुम्ही तेवढ्याला
मी अ्म सकाारी सागोन इटला दीऊ मला रातरही लेट उस जपले ते आवारक करून मला ोरतो असशी हाल मला जगत आणि चुगव कस तर माझे नाव ते मेन्शन करावं हच्या सहारं मण तेस जप्पे मध्ये शगर हालत साख उटून सु करलंय करल्या तर भारीच हलतीिकन राहिलं तर आता मला बोलता बोलता डरे मोचून गेले आणि तुम्ही काही म्हणलं तर सव्वारच वालजणी म
हम्म हम्म बेस काम करत मग तेवढं पोडू पोडू कर नाही बेसण हय
आ
तेवढं पडफोडू करण बेस नय म्हणता
मरी आता वज मलाया नयन नच्या मलाज आणि त मी राहताने अे वेगळे ना आता प बण वेगरे मार्कल मास्प जीव गणाला मला आता
अ स्मार्ट वर्क आवा हारड वर्क न स्मार्ट वर्क क
कसे
काय कस कोणाचं पोडत आहे मला तुम्ही फर्स्ट करून तुम्ही इथ इथला करून दाखवा आवाजावर असून त्याचसाठी का हला जपले भुकेले ज पहिले भुकेला मरून करण काले पाच वाजता चार वाजता उठून
मरी टारगेट रीच अव ते हबरधदी हवी म हार्ड वर्क करर्लस स्मार्ट वर्क करावा म्हथिंक कररावा ना मर
हो करावामा
पिंक करल ना नाही राहा या तर वर्क करणच राहते तुम्हाारी
तस करण होय हेल्थ खराब होते पू जीव धोर
आ आ
तस करुून जीव धवन नाही राहाय कि ऐकून नाहीये नाी तुम्हाला
नाहीय नाही स्टक खोला तमारी टाकलं काल तुम मही जवळ सिरास होण न ग तु तु गठ गेयता हो जो आवाज होई आमला गुरुजी टीव्ही काय सांगलंल्या ज झगडं नाहीयच प्रशात काय मले मुग्ग मौन व्रतम तु चनी राहल्या बेसयकना म्हंटला ना
तसी मला आता उगी कोणी गरजेले काय म्हले उगी राहणार
रवावा फस्टजकर रजईना
काय काल मना हवामा राहावा म
का म्हणत तो हा ग्राहल्य तशी तू कशी रिॲक्ट होतस मा ना तस म्हणावपिस ते ग्रहाल्य तू टेस्ट करतेय देऊ देऊ देऊ ताई न होत तू देव आहे देव तुला त्या त कररा होते रच्चा घट्ट होते म तू ून जात असते उगे असते म टेस्ट करते आवाज देणे
तस म्हज काय नाही ना ह त काही म्हणले हा मन नसत
म्हनावाच रोजही म्हणाव पण होज नाही म्हणावा म्हणाच मी म्हणता कोणाला पडून नाही जवावा म्हणाव पण ओज नाही म्हणाव आवजले मनाच मी
काही क आता हण्या ह नाही ना मुरहाानी सगळा दिवस आहे कस अवस्थ काही पूर्ण कायचव आहे आता
हरओ तुम्ही ना नास्तिक होवा आहे
नहतो
ह
स्वस्तिक मले काय होयत
देवा तर पाय लाग्न होय तर
त्या स्वस्तिक मध्ये हे ना स्वस्तिक मध्येच घराच्या फूल गुरते होई
होके नास्तिक मध
ह सर